हा हा, नमस्ते.
नमस्ते मी बरं आहे तुम्ही कशा आहात.
मी पण छान आहे काय चालय तुमच्या इथे कसं क्लायमेट आहे.
आमच्या इथं पाऊस पडतोय सध्या.
अच्छा हम्म. आमच्या इथे पण पाऊस पडतोय खूप छान वातावरण झालंय आता. असं थंड थंड झालाय सगळीकडे. तर म्हणजे उन्हाळ्यात असं वाटत जून पर्यंत असं वाटत होता पाऊस पडतोय की नाही पण आता खूप छान वात ''--'' वातावरण झालंय. आणि म्हणजे पाहिजे पण ना आपल्याला पाऊस थोडासा, म्हणजे नाही येऊन कसं काय चालेल आपल्याला पाण्याची कमी वगैरे होते, आपण कितीतरी ठिकाणी असं ऐकतो. हम्म.
पाऊस आता कधी म्हणजे, कमी- कमी, तीन- चार दिवस झालेत आता.
हो तीन -चार दिवस आमच्या ते पण कंटिन्यू चालू आहे आणि आता मध्येंतरी काही न्यूज पण अशा येत होत्या, की काही अ पाण्याच कमी होतीय बऱ्याशा शहारांनमध्ये, किंवा काही दिवसांचंच पाणी पिण्याचं पाणी वगैरे राहिलेलं आहे. अ, तरी आम्ही खूप लकी आहोत की आम्ही असे ठिकाणी राहतो जिथे आम्हाला, पिण्याचं पाणी आणि म्हणजे भरपूर आहे चोवीस तास आहे आम्हाला पाणी. तर थँकफुली, पण काही लोकांच्या अशे किंवा काही गाव अशे अस आहेत, जिथे त्यांना पाणी भरायला पण खूप लांब- लांब जावं लागतं. त्यामुळे म्हणजे आपल्याला मिळतंय पाणी म्हणजे भरपूर आहे आपल्या इथे.
हो ते तर आहेच, बरोबर हाय पण सध्या आता न्यूज अशी आलीय की असं वादल फाटणार आहे, असं काहीतरी असं म्हणत आलेलं आहे. म्हणजे पाऊस कधी थांबणार माहित नाही आता, अजून पाऊस वाढणार आहे असं
हो, आणि क्लायमेट चेंज चे इशूज बरेचसे झालेत म्हणजे आजकाल आपण तिथे ऐकतो की जसं आपण लहानपणी इमॅजिन करायचो कि, इमॅजिन नाही म्हणजे लहानपणी जसं आपण अनुभवायचो ज्या प्रकारचं क्लायमेट होत, किंवा जसं पाऊस पडायचा किंवा जेव्हा आपल्याला कधी एवढं गरम नसेल झालेलं, म्हणजे आमच्या शहरामध्ये आम्हाला कधीच एवढं गरम नाही झालं म्हणजे फॉर्टी डिग्री म्हणजे खूप झालं, म्हणजे अगदी मध्यंतरी असायचं. पण आता तसं नाहीये, म्हणजे काही -काही ठिकाणी खूपच जास्त म्हणजे अ, म्हणजे आता एक सगळ एक्स्ट्रीम मध्ये गेलय गरम. गरम, गरम पण खूप एक्स्ट्रीम मध्ये होतं आणि थंडी पण खूप एक्स्ट्रीम झालीय. असं न्यूट्रल असं वातावरण आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये, हो म्हणजे पाऊस पण कधी आता दिवाळीपर्यंत पडत राहतो.
हो..
असं म्हणतात म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग गाड्यांच्या हो, ह्या वर्षीच आता माहीत नाही, अजून काही म्हणजे एस्टिमेट नाहीये पण सगळं लेटच हेय. कारण की, या महिन्यामध्ये अधिक मास पण आलेला आहे, त्यामुळे सगळं म्हणजे सगळे सण वार किंवा गोष्टी सगळ्या लेट आहेत, पण गेले तीन वर्ष जर ऑब्झर्व करतालं तर त्याच्यामध्ये पाऊस हा नेहमी लेटच आलेला हाय, म्हणजे लेटपर्यंत चालूच हाय, म्हणजे दिवाळीपर्यंत पण अगदी पाऊस पडलेलं हाय, हे कधीच नव्हतं झालं आधी, काही वर्षांपूर्वी असं कधीच नव्हत की पाऊस दिवाळीपर्यंत चालूय असं.
हा मग, कमीत- कमी हे दहा वर्ष झालेत, मला वाटतय, दहा -पंधरा वर्ष हे असं होतय, आमचे तर मी जे एक्सपिरियन्स केलेय त्या पेक्षा मौजेट दहा वर्षापूर्वी असंच होतं की, पाऊस उशीर सुरू झालतं आणि उशिरापर्यंत होत पाऊस, पण मागच्या वेळेस लवकर सुरू झालतं.
हो, अम म्हणजे आता क्लायमेट चेंजेस खूपच व्हायला लागले, त्यांज काय म्हणजे परिणाम पण कसं मुलांनवर ती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आजार किंवा वायरस हे आपल्याला आता बघ, म्हणजे जेव्हापासून कोविड च आपण फेस अनुभवलाय त्याच्यानंतर पसन हे जास्त आलेलंय, म्हणजे जस आजार म्हणजे मुलांना, हम.
कमी झालीय, म्हणजे कोविड नंतर हो.
म्हणजे जसं आजारी आपण म्हणतो की म्हणजे पूर्वी लोक असे होते ना... की ते तापानी पण जायचे... पण आपल्याला ते कळायचं नाही... की बाबा हे कशाचा ताप होता... असं... पण आणि लोक जास्त दिवस जगायचे. आता कसं झालं की... कमी वयामध्ये पण जायला लागलेत आणि आजार काय आहे हा म्हणजे अगदी नॉमिनल की डॉक्टर लोकांना पटकन अनालाईज पण नाही करता येत. म्हणजे त्यांना ते टेस्ट लागतात... काय काय लागतात... हो.
आता काय झालं तर... लोकं भिऊन जातात... घाबरून जातात... की काय झालं... लौकर जाऊन बघावं तर सध्या हा सगळा बिझनेस झालाय डॉक्टरांचा.
की हे एक स्कॅमच होतं... म्हणजे कि लोकांना म्हणजे अर्धे लोक तर... आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं ते... घाबरूनच म्हणजे गेलेत... असं मला वाटतं जे म्हतारे लोकं आहेत त्यांना एकदा हॉस्पिटल गाठावं लागलं... किंवा लोकांनी त्यांना... कोरोना... तुम्हाला कोरोना झालाय आणि तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल असं म्हणालं कि ते... म्हणजे... त्याचा अर्थ... ते त्यालाच म्हणजे... घाबरून जायचे... अर्धे लोकं... असं मला वाटतं. ते नई का त्याचा एक धसका बसायचा त्यांना किंवा त्यांना एक भीती वाटायची... हा त्या भीतीनेच ते म्हणजे गेले... असं मला वाटतं. जे म्हणायचे ना की म्हातारे लोकं सगळ्यात जास्त गेले तर ते मला असं वाटतं... त्यांच्या मनामध्ये दसका... का कारण की न्यमोनिया सार की आजार तो असायचा. म्हणजे करोना जे होतं ते म्हणजे इक्वल टू निमोनिया होतं ते.
निमोनिया जे होतं तेच मी म्हणल होतो... की जे म्हणजे अदोगर जर आपण बघितलं... हे म्हणजे कोविड येण्याच्या अदोगर जर आपण असं काही सर्व काढलं... तरी म्हणजे बरेच लोकं निमोनियानी म्हणजे दीड दोन लाखं.. लोक... लोक दीड दोन लाख लोकं
हम्म... हो... हो... तर म्हणजे... असं वाटतं ना की म्हणजे ते... तोच आजार होता... त्यांनी काहीतरी वेगळं नाव दिलं... आणि त्याचा एवढा मोठा स्कॅम तयार केला. म्हणजे प्रत्येक आजार हा झालाय ना आजकाल... जसं आता नवीन जो आहे आता... तेव्हा कोरोनामध्ये दोन वर्ष त्यांनी ते चालवलं आता असं वाटतं... की कॅन्सर हा नवीन आहे त्यांच्यासाठी... कॅन्सर हा प्रकार आता असा आहे ना की दर दुसऱ्या... म्हणजे दहा घरं तुम्ही बघितले तर दहा पैकी आठ घरांमुळे तुम्हाला कॅन्सर सापडणारच सापडणार ए. म्हणजे इतका कॉमन झालेला आजार आहे तो... अ... ते पण मला असं वाटतं ना की... काहीतरी त्याच्या मागे कॅम आहे किंवा नाई का? एक... त्यांना औषधं कशी तरी करून विकायची किंवा त्या डॉक्टरांना त्यांना कसं तरी करून त्यांना पण जगण्यासाठी काहीतरी त्यांना द्यायचंय किंवा मग गव्हर्नमेंट कशे काय पैसे कमवेल... असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा असू शकतो. तो स्कॅम असं मला वाटतं.
हो... आता इतके डॉक्टर आहे... जे म्हणजे इथं पास आऊट होतात ए... स्टडी करताएत ते सगळ्यांना म्हणजे बिझनेस पाहिजेलच ना.. सगळे म्हणजे... असं पूर्वेसारखं नाहीेए की... म्हणजे बबा अ... देशधर्म आहे किंवा माण -सांसाठी... लोकांसाठी... आपण काय... हे करतोय... सेवा करतो
नाहीयेत आता... तशे डॉक्टर्स राहिलेच नाही आता... जे आपले जुने डॉक्टर होते की... अं म्हणजे करायचे... बाबा आमटे वगैरे... आपण ऐकतो... त्यांच्या स्टोरीज ऐकतो आपण ते बिना... के सी म्हणजे कुठल्याच ते... अं.. अं पेमेंट न घेता... किंवा काही न घेता... ते करायचे... म्हणजे नाही का... फ्री मध्ये सेवा करणं हा... फ्रीमध्ये सेवा करणं... किंवा गावागावांमध्ये जाऊन सेवा करणं हे त्यांचं... ही जी त्यांची वृत्ती होती... तशी वृत्ती आज आपण कुठल्याच डॉक्टरांकडे नाही बघू शकत. म्हणजे कोणीच नाही राहिलंय तसं.
हो... बरोबर आहे.
हो जरी डॉक्टर म्हणटला की नाही मी एखाद्या गावात गेला आणि म्हटला की मी तुमची म्हणजे मी ते तुम ट्रिट मेट करायला आलो तरी पण ते काय म्हणतील नाही दहा रुपय तरी द्या म्हणजे असं त्यांचं एक असतं की मिनिमम टेन रुपीज मध्ये किंवा आम्ही शंभर रुपयांमध्ये तुमच अ जे असेल ते तुम्हाला इलाज करू तर ते त्यांच म्हणजे खूप कमी झालंय आता असं असे कोणी डॉक्टर बनेल सगळ्यांना जे त्यांनी डिग्रीसाठी पैसे घालवले असतात मोठ्या, मोठ्या डीग्र्या घेतात ते मोठ्या, मोठ्या शहरांमधन आणि ती डिग्री त्यांना त्यांच्या ते जे पैसे त्यांनी घातलेले असतात ते त्यांना काढण्यासाठी त्यांना बिझनेस हा चालवावाच लागतो म्हणजे आमच्या इथे तर एक डॉक्टर आहेत ते म्हणतात की डायरेक्ट कॅश द्या म्हणजे ते असं ऑनलाईन पण नाही घेत ते म्हणतात कॅश द्या हो
ते दि दाखव म्हणजे हे दिसत आहे ना कि किती आले पैसे काय ट्राय करता येणार नाही जस, जस तुम्ही म्हणत होता ह हो हो आता म्हणजे तसे म्हणजे जितके डॉक्टर बघतो आपण सगळे म्हणजे आपल्या स्वतःसाठी ते बघतात की आपल्याला कसे कमवता येईल आणि असे म्हणजे आहे का काय म्हणजे भरपूर लोक जे सेवासाठी करतात आता कितीक म्हणजे बघितलेत मी ज्यांनी सुरू केलंय हॉस्पिटल सुरू केलंय किंवा कमीत कमीत पैशा नाही डॉक्टर खान तुम्ही जर बघितलं आपलं टीचर हा त्यांनी पण सुरू केलं होत आता म्हणजे असं धार्मिक स्थान जर बघितलं आपण
हो नाही आहेत म्हणजे असं नाही म्हणता येणार आपल्याला की अगदी नाहीयेत हो नाही असं नाही म्हणता येणार आहेत हो, हो, हो नाही काही लोक ज्यांचे सेवा भावाने केलेले पण काही लोक असतात पण माझं काय म्हणणं आहे की ते अगदीच एक पर्सेंट तुम्हाला साप पडतील म्हणजे का किंवा दोन पर्सेंट असे लोक असतील की जे तसे राहिलेत त्यांची वृत्ती खरंच तशी आहे पण म्हणजे नव नाईंटी एट पर्सेंट लोक असे आहेत की ज्यांना त्यांची त्यांचा जो फायदा आहे किंवा डॉक्टर इंजिनियर बनवायच्या मागे त्यांचा जे हेतू असो हो तो म्हणजे काही ही देशाची प्रगती किंवा लोकांची सेवा हा त्यांचा हेतू नसतो अस पण जे सेवा करतात ते करतात आता गुरुद्वारे आपण किती म्हणजे जाहिराती बघतो किंवा काय काय बघ तो ते टी व्ही वर दाखवतात रीलमध्ये दाखवतात अगदी म्हणजे अ कोणीही कुठल्याही जातीचा कुठल्याही व्यक ती येऊन तिथे जेवण करू शकतो दिवसभर ते थांबू शकतात थोडा आराम करू शकतात किंवा चहा पाणी सगळं त्यांना तिथे मिळतं म्हणजे हा सेवाभाव खूप म्हणजे रेअर आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये किंवा आता जे काही हॉस्पिटल किंवा फ्री मध्ये या तुम्हाला ट्रीटमेंट करून जा हा जो सेवा भाव आहे हा खूप कमी बघायला मिळतो
बरोबर आहे
हम्म चला छान वाटलं तुमच्याशी बोलून अ पुन्हा बोलूयात
हो थँक्यू सो मच
थँक्यू